हा बोला ना.
हा येतोय ना आवाज
हो येतोय.
येतोय ये हा काही नाही ते शाळे बद्दल हाय ना ती त छान - आणि जर म तर अजून तशी मग फक्त ती किलबिल आहे की ना ती पण चांगली आहे पण ती असच अभ्यासावर आहे. अभ्यास. स भर त्याचा गंगापूर रोड ला ती मला वाटत तिकडेच आहे कॉलेज रोड कडे
ती पण मला ठीक आहे आपली
हम् ना इी भी ती पण सीबीएससी पॅटर्न ह इंग्लिश मीडिम ह पण जुनी आहे. पण ही जर तुम्हाला नाही मराठीमध्ये हे पाहिजे असेल ना तर मग ही चांगली आनंद. कॉलिटीजी मण निकेतन आहे ना आणि छान आहे ती शाळा. हा आणि मग फक्त हे बाकीच्या तर काही काही शाळांमध्ये तर खूप कल्चर हे. झालेलं आहे बरं का खूप आता हेवी रम हाय व वगैरे एकदम हाय फाय येत आहे.
आणि फी पण जास्त आह.
फी बापर एक लाख तर लागतोच प्रत्येक अच्छा प्रत्येक वर्षाला एक लाख लागतो.
तेच ना आणि आत्ताच एवढं एक लाख खर्च करायची दरवर्ष
हो आ त्याच्या आणि ते अजून परत हह. एक लाख त्या जे आता सत्तरऐशी हजार युनिफॉर्मचे व बुक्स चे वेगळे आता युनिफॉर्म आणि बुक्स धरूनच अकरा बारा.
हो व्हॅनचे परत वीस एक हजार असता.
हा व्हॅन असली तर ते परल मग भरपूर जातात. त्याच एक दीड लाख सव्वा दीड लाख वर्षभर हा हे फंक्शन आहे हा ड्रेस घ्या ते ड्रेस. या गॅदिंचे बरा त्यांचा घ्या त्याचे पैसे भरा असे खूप किरकोळ किरकोळ खूप निघून जात.
काय आजी बाबांच हे दिवस असतो त्याला बोलवतात. सगळ्यांनाच बोलवतो शाळेमध्ये ते नुसतं स्वतःची ऍड म्हणजे हे करून घे ऍडव्हटाईज ेपुरच्या वर्षी नाही का अजून त्यांना ऍडमिशन भेटले पाहिजे.
ते एकदम हाय पाई. करायचं हा ते बाजारच आहे पण आता त्याच्याबरोबर
त्याच्यानुसार चालावं लागत नाही का कारण पुढं जाऊन परत. मुलं नको म्हणायला कि तुम्ही असं केलं तुम्ही तस केलं.
तेच
आणि आजूबाजूचे मुलं चांगल्या शाळेमध्ये जात असतात. त्या पणवर आपल्याला पण वाटत आपले पण मुलं गेले पाहिजे.
आता ती फावसी शाळा चांगलीये आता पण ब फावसी शाळेतसय अ एकदम हायफाय लोकांची मुले त बाकीच्या मुलांना कॉम्प्लेक्स येतो अगदी तेे एकदम तिसर एकदम गाड्यांमध्ये येतील तेकाय खूपच काय कर्णर बाकीच्या मुलांना कमीपणा वाट
हो आण् मोठे मोठे बिझनेसमॅन त्यांची लोक आयना तिथे जास्त.
सगळे बिजनेसमॅन आयएएस ऑफिसर अशे लोक
हम्म हां मग कसं होतं स्पर्धा निर्माण हून जाती आणि ते मोठ्या लोकांचे मुलंपण मग कळायला लाग ल का मग ज्याची परिस्थिती साधारणेना त्याला थोड हिणवता.
णवतात.
म त्या मुलांच्या मनावरेना तसं परिणाम होत जातो म त्याच्यापेक्षा असं वाटत आपल्या परिस्थितीनुसार जे आपल्याला झेपत ना.
तेवढंच करायचंय, हां तेच नाही तेच चांगलंचेय ते. छान ती शाळा पण मग तुम्हाला खूप लांबून पडेल ना,
होना अं हां, मी तर असं म्हणते की बुवा,
हो स्वतःचचे. पण मंग म्हंटल व्हॅन वगैरे आहे. तिथून आमच्या इथून तिकडे, भोसलाच्या पण व्हॅन हायत ताई इथं, भोसले स्कूलच्या.
आसपासचे या एरीयात भरपूर शाळा वेगैरे हां. असेल तर चांगलंय काई हरकत
आणि सर्वसाधारण लोक असलेना मुलां चे पॅरेंट्स पण, तर म‌ चांगलं वाजत.
सगळ्या लेव्हलचे, आहेत त्या आनंद निकेतनमध्ये. म्हंजे असही नइका एकदम अ, खालच्या थरातले, पण आहे वरच्या थरातले पण आहे. पण चांगली ती शाळा. हां,
म्हंजे कसंय मुलांमध्येय ना, शिक्षणाच्या व्यतिरिक् क्त बाकीच्या स्पर्धा नको रा लागायला, याच असं आपलं तसं असं.
हां, ती एक हिस्टेलियर आ हेना तिच्यात फक्त खेळांवर भरये. पन तिची फी जबरदस्तए, खूप फी त्याची एक लाखाच्या वरये.
अ.. ती सिडकोत ते वाटत ना, सिडकोलाय आहे ना ती.
दोन आहेत तिच्या, ती मला तीने एक्झॅक्ट एरिया नई सांगता येणार, पण दोन ब्रँचेत एक ती हां ती सिडकोला आहे ती ग पहिली बे पहिली ब्रॅंचेती आणि अजून एक, ब्रँच ये इकडे जवळपास कुठेेतरी, आं ती, ती पन तशीचे पन ती फक्त गेम्स वर गैर भर देते आणि पण मग एवढं फी भरायची परत गेम्सच, चे वेगळे भराय चे असेय म्हणे तिथं ती पण शाळा चांगलीये तेच, हो हो टाइमिंग मग ते सगळ गेम्सवर, चे प्रॅक्टिस वैगेरे करून घ्यावी लागते ना, त्यांना हो थकून जातात.
हे केलंना ह्या वयात त्यांना जास्त, मंग ते पण थकता आणि हळूहळू, हळूहळू ते प्रोत्साहन नाही देत. म हां,
नाही तेच चालला जात होत त्यांच, आणि थोडंफार तर हे केलं पाहिजे. आपण ते नाही म्हणत, चला एखादा क्लास तींत पण, शाळेत ही थकणार मग घरी येऊन केव्हा करणार. आता इकडे तर शाळेेत, हि वेळ डायरेक्ट साडेआठ ते साडेतीन पर्यंत वेळ ये, किती मुलं थकत येत. कारण शाळेमध्ये करून घेतात ये सगळं, मग शाळा सकाळी जातात, साडेआठ ला तीन टिफिन द्या.
हम्म,
दोन तीन टिफीन कारण साडेआठ ला जातात. ते तीन साडेतीन ला येतात, हो जेवणाच वेगळा फळ वेगळेत, आणि मग ते मुलं एवढे थकलेले अस तात घरी येऊन मग पर होमवर्क करा, मग इतर गोष्ट, वेळच भेटत नाही. पण आता ते काय मला तर हे तर कन्सेप्ट. नाही आवडत. मी तर एवढी माझ्या नातला टाकलं मी एवढा विरोध केला होता. करतील पण म्हणे य ते काळाबरोबर चालाव.
हो ते तर आहेच ना मग तेच ना आता आ ज पण तस लवकर टाकण्याला विरोधत पण मग कस होत मुलं मागे राहून जातात त्या स्पर्धेत.
आणि मग ते सगळंच एक वर्ष मागे गेलं म्हणजे, मागेच जात ते
आणि आतापासूनच स्पर्धा चालू झाली. अस समजा तुम्ही शाळेत टाकायचं वय झालं का ती स्पर्धेत तेऊ तरचा बिचार आणि आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आपल्याला करावंच लागत.
वगैरे वय असत आपण त्यांना हे करतो म्हणून पण
मी दोघ मुलांना ना संध्याकाळी खेळू देत
नाही ते ती चांगलीच गोष्ट आहे, तस केलंच पाहिजे. कारण या मुला खूप मोकळ्या हवेची गरज आहे, आजकाल एक त स आण हो नाही माझी नाशतना चप्पलच घालायची नाही. आमला तर एवढा ते, हो ना काही शाळेत कधी चप्पल घालेल घालेल सगळे गल्लीत म्हणायच्यावती आणनवानी मी तिच्या मागे चप्पल घेऊन असायचे. सगळं हसतात मला आता झाली ती साडेचार वर्षाची पण सगळे हसायचे. आहे रे तई हे चप्पल घेऊन फिरतात. माझे पण ती घालायचीच नाही पण कधीच आजारी नाही पडले, तिचे हात पाय दुख नाही एवढे. ऍक्टिव्ह होते ती इम्युनिटी वाढते मातीत खेळायची ते मातीत पण एवढी खेळायची ना! ते म्हटलं काय प्रॉब्लेम त्या म्हणायचे मझ अरे घरी जाऊनात धुवावे लागतात खेळू द्या ना त्यांना मग ते माझं बघून - बघून ून स रे एक मली घडं ते सहा बहि नाही मठं मग त प नाही म्हणे यांना कळलं ना बा एकदम चांगलं या त्याच पद्धतीने फॉलो तेता ते,
हो, हो.
दोन तीन लहान मु आणि त्या्च्यात म आता त्यांना तेच म्हटलं अव खेळू द्या. काय होतंय मातीने ते म याय केमिकल असतं हे असतं ते
तस होते ना समजा मुलं वगैरे,
केमिकल असत, हे असत, ते असत, असं करतात, म्हटलं काही नाही होत. त्यांना काही होत नाही, कशालाच काही होत नाही, मधलं काहीच होत नाही.
तिला माती खेळायला खूप आवडतं. तर ती खेळत असती ना मग बाकीचे काही बोलले ना मला की माती खेळतीये बिना चप लची फिरतीये मग मीच म्हणते जाऊ द्या फिरू द्या इम्युनिटी वाढते.
अं अहहह हा नाही नाही ते च मी पण तेच केलंय चांगलंय तुम्ही... पण माझ्या ते याच्यासारखे आमच्यासारखे आणिही तसंच केलं माझ्या त्यातला.
आणि काय होतं माहिती का, आता जे लोक आहे ना काही जे मुलां एकदम अस काळजी घेतात. पत पाच मिनट पण त्यांना बिना सॉक्सच बिना चप्पलचं ठेवत नाही. मग ते मुलं हे ना जास्त आजारी पडतात.
आमच्या गल्लीत तेच हे तो मुलगा तर लिटरली बोलत सुद्धा नाहीये. आता कारण हे ना थोडस हे झालं का बाबा बाबा एवढा घाबरून असं घाबर.
हम्म, म्हणजे डॉक्टर लोक सांगतात त्यांना आजारी पडल्यावर कि, तुमच्या मुलाला खेळाय गरज हे किंवा तुमच्या मुलांना थोड मातीत न्या ग्राउंड मध्ये न्या. मोकळ्या हवेत न्या असं डॉक्टर सांगतात त्या पालकांना. मग तेव्हा ते कुठेतरी मुलांसाठी
हा, हम्म तेच होऊन जातं मग, हम्म तेच ना. तेच आता खरं होतं मुलांना मोकळ्या हवेची मुलींना तर ख खास करून आता एवढ्या लवकर प्रॉब्लेम येतात, म्हणून जेवढं उड्या मारू द्याल जेवढं त्यांचं एक्झर्शन होईल तेवढं चांगलंय.
हो ना, आणि ना ताकद पण वाढती त्याच्यानी.
हो प्रश्नच
आपल्याला असं वाटतं जेवढे दमता ना तेवढी त्यांच्या ताकद वाढती.
तेवढ एनर्जी तेवढी कपॅसिटी वाढतंय ना त्यांची, हम्म. तेच ना, नाही आपण उगच दाबून दाबून ठेवलं का मग प्रॉब्लेम ये
हो हो, नाही नाही आम्ही पण काही नाही आम्ही कंपल्सरी आले का शाळेतून खेळा.
चांगली गोष्ट हाय, हम्म. तेच ना ते तेच करायलाच पाहिजे. आम्ही तेच खेळायला- - आता नेऊ त्यांना गार्डनमध्ये थोडंसं. आमपलाही वॉक होऊन जातो. हम् चालेल.
गार्डन ला कधी जायचं?
हम्म. चल चल आता जाला वे - - वेळ आपला हा ओके ओ